हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय, माझा तुम्हाला? हॅलो, हा हा आवाज येत तो का माझा तुम्हाला? हा, काय करताय? आला का? ओ काय काय करताय? हो काय चहा-पाणी चालू आहे का आता? हो. काय नाही, आम्ही पण मस्त पाऊस चालू आहे. घरात मस्त झोप होय.
हो, तुला?
हा. इथं पण, हाय मी ठीक आहे. मस्त चालू आहे माझं पण
तुमच्याकडे, पाऊस आहे?
या दिवसात, हो पाऊस चालू ना. या दिवसाचं कुठे फिरायला जायचं पण हे कंटाळा येतो कारण कि, खूप पाऊस चालू आहे ना इथं गावाकडे त्याच्यामुळे बाहेर निघणं, तर बंदच आहे. सकाळ पास
मुश्किलच. आमच्याकडे लवकर आमच्याकडे पाऊस-ऊन पडत नाही.
तुमच्याकडे पण चालू आहे का पाऊस? ऊन-सावली-ऊन, पडलंय का तुमच्याकडे?
हो.
हो का? इथं तर भरपूर पाऊस चालू आहे, सकाळ पासून चालू आहे.
हो, का?
हो, का? हा.. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला, माझा आवाज येतोय का नीट?
हो येतोय ना, बोला.
देवू माझं नेट तुम्हाला? हा. हा, काय सांगत होते तुम्ही? हा, काय सांगत होते तुम्ही?
म्हटलं आमच्याकडे एक दिवस झाल्यानंतर, पाऊसच नाही.
येतोय तुमचा आवाज, बोला ना.
म्हटलं आमच्याकडे झालंय एक दिवस, त्याच्यानंतर पाऊसच नाही असं
हो का? अजून पाऊस पडलाच नाही का, तुमच्या तिकडे?
नाही एक झाला, त्यानंतर नाही.
हो का? हा यथं रात्री पण पडला होता, आता पण चालू आहे. गावाकडे कसं असतो, पाऊस म्हणजे पाऊस हा.. चहा झाली आमची, अजून भजी नाही खाल्ली.
पावसामध्ये एन्जॉय काही
हा, मस्त मजा येते ना चहा न भजी पाहिजे. मुंग भजी, चांगलं वाटतं खायला, हं.
हो.
आता सध्या तर शेताच काम चालू आहे पाऊस पडला सगळे पाऊस वाट बघत होते कारण की गावा कडे काबूस वगैरे लावता ना शेतात.
हो का?
हा त्याच्यामुळे तुम्ही राहायला कुठे?
आमच्याकडे कापूस नाही लावते आमच्याक टमाटे लावते.
हो का टमाटा लावता नाही आमच्याकडे म्हणजे गावाकडे खूप कापूस लाव ता इकडे
हो. मला आमच्या शेतामध्ये लावायचे टमाट्या. पण पाऊसच येत नाही हा
हा हितं चालू झाला आमची लागवड पण झाली हे कापूस
हो का बी असत का ते?
हो बी असताना ते.
म्हणजे ते फक्त दा टाकून द्यायचं.
हा आधी खेत तयार करून घ्यायचं आणि मग तेथे बबकर लावून द्याय चं. हो हा होतो ते नंतर आजून पाय वगैरे दुखता कंबर दुखता हा. लावून झालं कि घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी हो हा. मी तर जात नाही कारण शेताच मला कंटाळा ये तो शेतात जायच मम्मी जाते शेतात.
हो का?
हो घरचचं काम त खूपच अस हा बायका यायच्या ना कामाला. त्यांना देऊन देत पैसे मग काय मग ममी त्यांच्या सोबत जाते. हा. घरी पण लागतेच ना एक काम करायला हा आणि तर सकाळी आठ वाजता जाता कामाला आण त्यांना दावा हा दहा वाजता सांगितलं तर ते सांगून देता नाही मी दहाला नाही येणार आ ठ वाजता येत सांग मला असं बोलता ते बाहेर मगच येता.
इतक्या लवकर आवरत की इतक्या
हा हा त्यांच आवरून जाते त्यांना सवय पडून झाली ना आता. मग त्यानंतर. नाही इकडे. नाही येत इकडे तर आठ वाजता येत आणि कापूस झाली की लगेच म्हणजे दोन वाजता. घरी येऊन जाता, लागड हा. मग घरी येऊन आराम वगैरे करता घरचे काम करता बाकीचे अजून.
हो हो. नाही आमच्याकडे दहा अकरा वाजता मग पाच वाजता. घरी जाता.
हा चांगली गोष्ट आहे ना. दिवसभर शेतातच हा नाही इकडे नाही तर. नाही इकडे आधी होता आधी दहाला जायचे आहे ना. पाच सहाला यायचे शेतामधून घरी आता आता त. नाही आता आठ वाजताच बोलतात ते आठ ला ह उन्हामुळे कंटाळा. पण येतो बायाना तश जायचं. भरपूर बायांना हा हा.
एक दिवशी साजे क पंन दररोज डेली तेच म्हंटलं रुटीन तर नाही होत.
हा तेच आहे मग करून घेता बायास् ऍडजस्ट. करून घेतला आता काय आहे.
कापूस त्याच्यानंतर दुसरं वगैरे काहीच नाही लावती का भाजी वगैरे.
हा म्हणजे घरासाठी लावताना मेथीची भाजी कोथंबीर मिरची भेंडी टमाटर पण लावता म्हणजे घरच्या संसाठी. नाही मार्केट मधे घेण्यासाठी नाही लावात म्हणजे कोणी कोणी म्हणजे, शेतात करायला लागले म्हणजे माणूस राहिले तर करता ना भेंडी लावता वांगी, लावता गावार लावता हा तोडण्यासाठी मार्केट मग ते विकण्यासाठी पण लावतात.
हा हा.
हा आम्ही कापूस लावतो पण आणि ते खूप त्या एक दिवसानंतर फवारणी माराव लागते ना वांगांना भेंडीना. मीना गवार खत त्यांच्या हा त्यां, त्याच्या गवार म्हणजे ते ईडी जाते ना मग. खराब होऊन जात ते सगळे म्हणून. बघ आणि भाव चांगला भेटला तर भेटला नाही तर ते फेकावं लागत मग. त्यांना तोडावाच लागत अजून. हा थोडावच लागत त्यांना झाडाकडे ना झाडाला. मग ते खराब होऊन जात सगळे आण ते काय मोठे मोठे होऊन जातात मग काय कामाचेच नाही राहत.
ना माणसं लावलेला रहाते तोडायला.
हो का ते तर बाय. हा एक दिवसानंतर तोडावं लागतं ते भेंडींना पण वांगांना ना गवार.
जसं ते कापूस साठवले जातो ना भाव असला तेव्हा. आमच्याकडे द्राक्ष आता सर्व लावता मिरची, वाल घेवडा सर्व.
हा.
एक पीक नाही करत सर्व पिकं करून बसता बुआ असं.
हा आमच्याकडे पण सगळे पाऊस वार आहे पण ते नेमका हा. पाऊस नि पडला तर लावता नाही तर कपाशी लावता सारखे कापू.
आणि ते कापूस साठवून ठेवताात ना भाऊ असलं तेव्हा नेवता विकायला.
हा हा येता का, व्यापारी येता का घरीच येता? घेऊन जातात. हा घरपोच येताात ते, गाडी घेऊन. नाही, आम्ही मार्केट मध्ये नाही, घेऊन जात. तो आधी ते व्यापारी असता ना, ते घरी येता विचारता कि तुमची कापूस कशीय? बघून घेतात ते, आणि ते मोठी अ गाडी असते ना, ते आणता मग, त्याच्यात किती शंभर, दीडशे. एवढे किंटल येउ जाते म्हणे, कापूस. मग आमच फॅमिली मोठी आहे म्हणून. घरातून, हा घरातून सगळ्यांशी घेऊन जाते ते, दोन दिवस येऊन. आणि आमच्या गावाकड व्यापारी पा हा खूपच हा. हा. राहिला पाहिजे मग, जायला. हा. काय
आामी त, चार जात नाही फक्त.
घरात का?
हो. बाकी आहे, पण ते दुसऱ्या गावावर राहतात. आणि आम्ही दुसऱ्या गावावर राहतो.
हो का?
पण मग मुलं शाळेत जातात. निघून. जॉईंट फॅमिली असच. नंतर मग थोडस बरं असतं.
हा. मग तुम्हाला मुलं किती आहेत?
दोन मुलं आहे मला.
हा काय त शाळेत जातो हा चांगली त्यांची ते घरी राहतात तोपर्यंत आपल्याला पण करमून जात, आनी ते बाहेर गेले की मग आपल्याला पण कंटाळा येतो. ते म्हणजे दिवसभर ममी मला हे ह दिवसभर. मम्मी मला हे दे, मम्मी माझा अभ्यास करून दे, मला का रात्री खायला, खेळू काय सगळं त्याच्यामध्ये निघून जात.
त्याच्यातच दिवस निघून जातो. ते नसले का मग
हा. करमत नाहीे. मग आपल्या आपलं काम करत बसायचं. ते गेले की.
ते गेले की मग, आहे ब्लाउज शिवायची. हो.
झाली. म तुमची काय नाही मी शिवण काम करते, मी ब्लाऊज वगैरे शिवते.
हो का.
हा. मग तेच करता का? दिवस का, चांगली गोष्ट आहे. त्याच्यात पण भरपूर इनकम आहे. शिवणकाम मध्ये, पण गावाकडे ना. खूप कमी शिलाई देता, बाया.
हो आमच्याकडे पण कमीच असते.
हा तुम्ही किती घेता? हा पण घेते दीडशेच घेते, मी पण. तेवढच देता
आणि तीस पर एकशे ऐंशी.
हो का मला प्रिनसकटचे पण दीडशेच देता
नाही एकशे ऐंशी चालू आहे आमच्याकडे प्रिन्स कट
हो का हा त्यांना सांगायचं की आज सरचे पण भाव वाढले तर ते सांगता नाही एवढेच घेत ती एवढेच घेते न कुशाला एवढे पैसे घेते आमच्याकडून असं सांगत
त्यांना म्हण मला दिवसभर तिथं बसून राहायचंय मशीनवर त्याची काय मेहनत आहे का
हा ना सांगते ना मी सांगते मी त्यांना तरी पण देत नाही ते मला जाऊ द मग आता काय करायचं जेवढं देता येते देतात तेवढे घ्यायचं हो मिशन मट पण बसले तर खूप हा ना खूप त्रास होतो म्हणजे मान दुखी कंबर दुखी कि पाय पण दुखतात सगळे दिवसभर रात्री तर झोप येत नाही अजून
कस होत ना मग
परत होतो दिवस झालेणची श होम
हो झाली ना
हा चालेल कां मी करेल तुला आजच पाहिलं मला चांगलं वाटलं तुझ्याशी बोलूंन.
हो, मला पणं धन्यवाद. मी करतें तुम्हांला कॉल. चालेल. ह